हॅलो. हॅलो.
हा काय?
हॅलो. एकवीस गे ब धनविधेयकाची व्याख्या कोणत्या कलमात आहे. हॅलो.
काय माहीत नाही मला सांग तूच.
एकशे दहा. वार्षिक वित्तीय विवरणपत्र कोणत्या कलमात आहे बजेट एकशे बारा मध्येय बघ. संविधानात बजेटऐवजी वार्षिक वित्तीय विवरणपत्र कलम एकशे बारामध्ये आहे.
ह
तीनचा वट हुकूम काढण्याचा अधिकार वर्षे ये हॅलो. आज हुतेक घट बच पेपर होता काय?
काय माहीती.
हेमल्या रवंवार हाय म्हणालतील गट ब चापेपर हाय म्हणून आले नसतील बहुतेक पोरी एम पी एस सी चा.
आजका तरी का असल असेल होणार होता.
हम्म मनून आली नईत
आसदी मग आम्हाला आम्हाला वाट. रविवार नई माला नई आणये मला काय माहत आता.
राष्ट्रपतींचा वट. हुकुम. ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे.
पात्र.
हे कलम एकशे तेवीस वट हुकूम म्हणजे काय ग? वट हुकुम म्हणजे वट हुकुम म्हणजे काय?
काय माहित
सर्वोच्च न्यायालयाची स्थापना व रचना कोणत्या कलमात आहे? सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाची स्थापना व रचना कोणत्या कलमात आहे? कोण बघाय लागलय ग ते कोण बगा लागलय ते तुज
काय? काय?
झुम, झुम ते आणि कधीपासन चालू केलीस
ए
रिल्स बगालागल्यास व्हय तु रिल्स बगायला लागलासय व्हय तू
शॉर्ट आहे ते रील्स कुठं
अ तेच कि शोर्ट असेना, आणि अभ्यास चांगल चाललाय की तुझ
ये वर आलत बघ बघ ते बघ आलोय
कसं लाम ते बघ ते जर टच केल्याशिवाय येणार हाय व्हय ते इथं मी, अभ्यास कराय लागलो. आणि तुझं काय चाललंय
ह्याच्यावर दादाच तेवपर गेल तो
तीन तीन, चार चार वेळा ते मला बोला. तुझ्यामुळे रागा लागले ते बघाय लागलेस म्हणून
काय बगालोय? अगं रिल्स कुठ बघतोय मी शॉर्ट आहे नव
चांगल चाललंय तुझं
होय तुझ्या सारखं, बदला तर घेत नाही
माझे ते तु, का काढा लागल्यास
बदला घेतलीस, लगेच बोललेल्याचा
हसायला काय झाले तुला
मला वाटत नवत, तुला पण टोचते ते तुला टोच ते ते, मला वाटत नव्हतं. तुला टोचतय, असं मला वाटत नव्हतं. कुठल्या पण गोष्टी
कुठल्या बाई, कुठल्या गोष्टी टोचत नाहीत मला बास. आणि टोचल्या तरी, कोणाला सांगायच कोणाला. हम्म.
राष्ट्रपतींचा वोट हुकुम काढण्याचा अधिकार, कोणत्या कलमात आहे, जरा बघायला पाहिजे.
तु टोचलय वाढतं म्हणून तसं कराल्यास वाडत.
आज का काढल वसतो. मी काढलो म्हणून तुझ तू काय माझ काढाय जाऊ नकोस.
मी काहीच तस केलो नाही तुझ्याबद्दल कुणाच्याच बदल केलो नाही सोड. कोण माझ् काढल म्हणून मी कोणाच कडलो नाही.
दिसालाय मला.
काय दरड बोलत बोलतोय मी काय वाटलं तर.
हा तेच की.
सारखं मी बोलून दाखवत नाही त्याला. असेल ते सांगतुय मी डायरेक्ट.
काय गरज नाही सांगायची.
कोणाच ऐकायची गरज नाही मला.
कोण ऐकून घ्यायला मोकळ पण नाही स्टडीचं बोल.
आणि त्यांना सांगतोय जेनी ऐकत्यात तेनी नय, ज्याच हक्क हाय तेना सांगतेय मी.
काय गरज नाहीये? अभ्यासाची गरज हाय अभ्यास कर.
माझ माझ माझ पीको फॉल करतू. तू काय सांगायला गरज नाही. काय करायला सांग
नाहीच आहे, नाहीच हाय की म की होय नाहीच आहे कि म माहितेय की मला.
हा हा बोल बोल, ते राष्ट्रपतीच काय बोलायच क नई ते बोल.
काय गरज नाही मला, आता बोलायची.
मला आहे गरज बाई बोल.
वड हुकुम म्हणजे संसदेचे अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपतींनी काढला तात्पुरता कायदा. एखाद्या विषयावर तातडीने कायदा करायचा आहे. पण संवसद चालू नाही. अशा वेळी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती वट हुकूम जारी करू शकतात.
वटहुकूम.
ह्म्म.
मी काय सांगणार होतो, तर शिव्या देऊन रिकामी.
सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल, हे कोणते कलम सांगते? एकशे एकोणतीस. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय. म्हणजे? हा.
काय म्हणलीस?
सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असेल. असे कोणते कलम सांगते?
काय माहित.
आजान आल थांब एक मिनिट.